हा बोला मॅडम.
हा
हा येतोय आवाज बोला.
येतोय ना तुम्हाला आवाज. अ हे मला हेच सांगायच होत. तुम्हाला टेडीबिअर विषयी माहिती हवी होती ना.
हो हो माहिती हवी होती मला. तुम्ही बनवता ना. हो तुम्ही बनवताना टेडीबीअर.
रेडीबिअर विषयी माहिती हवी होती ना. मला प्र. वेगवेगळया प्रकारचे टेडीबिअर येतात जस म्हटलं गेल. तुम्हाला अ हॅलो आवाज.
हो हा बोला ना मी आवाज येतय नाही. नाही आवाज येतोय रेंज. मध्ये उभे राहातो मी हो----..
वेगळे. प्रकारचे टेडीबिअर आहेत जसे. सर्वांसाठी लहान मुलांसाठी टेडीबिअरस तुम्हाला. त्याच्या मधले कोणते हवे होते त्याच तुम्ही मला. सांगू शकतय.
त्याची कॉस्ट कशी असती? टेडी हो टेडीबिअर ची कॉस्ट कशी असती?
मग तुम्हाला.
हा टेडी बिअर ची कॉस्ट कशी असते? अस.
हो
टेडीबिअरची कॉस्ट, कॉस्ट कशी असते? टेडीबिअरची आणि मोठा टेडीबिअर काय प्राइज असते त्याची? फाय हंड्रेड का? आणि ते कशाच बनवलेलं असत? म्हणजे काय वापर तात कपडा त्याला?
कपडा कापसाचा अस कापूस असतो. मध्ये मॅडम आणि त्याच्यामध्ये ते आपलं कवर असतना ते असतं मला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हो वेगवेगळे कलर कलरच असत त्याच्यामध्ये तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्हाला व्हरायटी भेटू शकते. मॅडम त्याच्यामध्ये मोठे हवे छोटे हत्ती
हो हो हो किचन मध्ये पण म्हणजे छोटे छोटे किचन वगैरे ते पण बनवत असत ां ना तुम्ही
हो हो किचनस पण बनवते पण हो हो ते पण बनवते मला हवे असाल तर तुम्ही सांगू शकताय मॅडम बनवले ते
हो हो नाही लागले तर नक्की सांगतेय. त्याचे इमेजेस वगैरे ते व्हट्सअपला वर सेंड करा आणि अजून काय बनवता. वेगं वगळं आणखी म्हणजे वॉलपेप वॉल वॉल साठी नाही का आपण लावतो शो पीस शोपीस वगैरे
समजा आता तुम्हाला मी सांगितले टेडी बेअर चे तसे तुम्हाला मी एप्पल च पण आहे ना आपले कसं आहेॉ कापड असतं तुम्हाला आता ॲप पल्स पण बनवू देऊ शकत. पण झुंबर वगैरे लावतात. पल तर बवूनण देऊ शकत मॅडम तुमला
ते आपण असं म्हणजे वरती ॅ आपला पण लाू शकतो किंवा मी जास्त
हा लॅपला पण ला हॉलमध्ये तुम्ही लावू शकताय. गॅलरीत लावू शकताय. हा
ते कसलं बनवत या म्हणजे टेडी बिअरचं
टेडीबेअर सारखंच असत अ नाही नाही नाही सॉक सारखाच कपडा आस. तो पण आप आपण जो कापूस वापर तो ना तो कापूस त्यालाच वापरला जात आणि उन्हळ पण असत त्याच्यामध्ये म्हणजे आप पण जे स्वेटरला बघ हो वॉशेबल अस मॅडम एक एकदम भारी राहतात ते घरातच युज आपण यूज करू शकतो मॅडम.
आणि स्वेटर वगैरे पण करता का तुम्ही विन टाक ते स्वेटर वगैरे हा. स्वेटर वगैरे येतं का तुम्हाला स्वेटर विनता वगैरे येतं का.
नाही ना स्वेटर वगैरे नाही हेते पण मग तुम्हाला जर हवे असेल. बनू शक पर उषा वगैरे नाही का शो पीस असता अ शो अ आपलं उषा असता वेगवेगळ्या प्र कायच्या
हो र्हटच्या शेप मध्ये ब करत असल. तुम्ही उष त्यांचे वगैरे ते हार्ट मध्ये वगैरे हा सॅटींग चे हो हो.
एकदम भारी राहतते छान वाटतात ते घरा शोपीस असत ना घरामध्ये लावू शकताय आपण कुठे पण.
तोरण बोलले त्याची कॉस्ट कशी असते कसे म्हणजे किती वा कितीपसून चालू करता तुम्ही असं
त्याची कॉस्ट काही जास्त नसते मॅडम ते प्राईज म्हंटलं तुम्हाला दोनशे पर्यंत जाईल.
हो का ओके ओके आणि सपोज मला ज दीस सेलिंग करायची ये समजा तुमच्याकडून मी ते घेईल समजा आणि मला रि सलिंग करायची तर म मल तुम्ही रिजनेबल प्राईस मध्ये दयाल त्या साठी तुम्ह तुमच्या कडन एक खट्टी घ्याव लागेल का?
हो एक खट्टी घ्यावं लागेल मॅडम.
तेव्हा कमी प्राईज होईल असं का?
हो कारण की मग ते माझं तेवढं हे पण झालं पाहीजेल ना मॅडम. तसं माझी मजुरी निघाली. पाहिजे त्याज्यामध्ये. आता समजा प्राय आता घरात बनवते म्हणजे ते टिकाऊ पण राहतं ना हा टिकाऊ राहत. तन ते. आणि त्याजे म्हणजे तिथं. घेतताना. जास्त राहते मग त्याचा मला थोडंफार भेटलं पाहिजे. .
हम्म ते मला हटच्या उषाने कास च्या रेड मध्ये व गैरे त्याच्यात का ग बनवतं तुम्हाला अशे नाही का हार्ट जास्त बघा लव नाव वगैरे ते नाव वगैरे टाकता येतं का त्याच्यावर ते तुम्हाला त्यासच बनवलं जातं बघा आपल्याला डायरे कसं लिंगलास चा बाहेर बघा हा सेलिंगला बघ असतं बाहेर सेम तसचं तशीच पीस आणि त्याच्यामध्ये काय टाकता तुम्ही फोम वगैरे
फोमचं आहे म्हणजे ते कापूस असतो ना त्याचा वेगळाच कापूस येतो मॅडम. तो टाकावा लागतो त्याच्यामध्ये म्हणजे तो काप कापूस टाकतो, फॉर्म नाही टाकला जातो हा तो काप
हा हा हा म्हणजे आपण ते मिशो वरून जर मागव त उषा वगैरे त्याच्यामध्ये जो प्रकारचा काप पूसा असतो असं नाही का ड्रा अ म्हणजे असं असं नाही का ड्राय असतो नाही का तो कोरडा कोरडा वाटतो असं नाही का. टोसल्यासारखं स्मूथ नाही राहत तसा कापूस असतो का?
नाही नाही नाही स्मूथ असतो तो खूप म्हणजे तुम्ही डोक्यात खाली पण घेऊ शकतोय असे आहे ते
हो का हा हा हा हा नाही माझ्या मुलीसाठी मुलांसाठी घ्यायचंय मला बघल
हम्म. हम्
हम्म नाही मुलांसाठीच बघायचय मग दोन मी सांगेल तुम्हाला हा त्याची प्राइस कशी येईल मग?
त्याची प्राईज तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला आहे ना अडीचशे
हम्म एक उशी का म्हणजे पाचशेला दोन हम्म हा हा आणि अजून अ उलेन चा काय आणखी बनवता मग तुम्ही अस ते स्कार्प वगैरे ते नाही बनवत का?
ह नाही नाही ते नाही मॅडम मला नाही नाही ते दिवाळीचे तोरण हवे असेल तर ते बनवते मॅडम मी दिवाळीची तोरण आहे का आपण दाराला लावतो शोपीस ते आपले मोत्यांचे तोरण वगैरे असतात परत बाजू लटकन सार ते असतात ते लाइट टिंगचे
लाईटिंगचे हो हो हो हो हो त्याची त्याची कॉस्ट कशी असते मग.
त्याची काय नाही. त्याच्याप आपल्याला दीडशे पर्यंत रनर लाईन मारून
दिडशेक ह ह ह समजा रिसिलिंग करायची असली तर मग ते समजा आता हम्म
समजा तुम्हाला जर तुम्हाला रिसेलिंग करायची ना मग तुम्ही मला सामान आणून द्या. मी बनवून देते. मग मी काही नाही जास्त घेणार मजुरी माझी मजुरी घेईल बाकीच मग तुमं सामान होऊन जाईल ना मग ते अस आणि जास्तीच राहील म्हणजे तुम्हाला बनवता येईल त्याच्यमध्ये
हम्म हम्म हम्म हो मग तुमच्याकडे इमेजेस असतील ना त्याचे फोटोज वगैरे असत
फोटोज वगैरे नाही मॅडम डायरेक्टली मी अशीच बनवते. मॅडम ते
हो का आणि समजा आता मीच तुम्हाला डिझाईन पाठवली तर त्या डिझाईनर तुम्ही सेम तस बनु देऊ शकता ग मग
हो हो बनवून देऊ शकतो मॅडम.
समजा आता गुगलला वगैरे बघितली मला हे आवडलय. तस बनून देऊ श शकतात का हा हा हा आणि मग नक्की सांगल तुम्हाला. कारण म्हणजे आता मुलांनाच मला उषा वगैरे घ्यायच्या आहे. कारण आता त्या मिशोवरून मागवलेल्या उश्या काय आहे त्याच्यात? तो कापूस असा कोरडा असतो नाही का ड्राय सारखा टोचणारा तसा कापूस आहे त्याच्यामध्ये. तर मग सॉफ्ट उशांचच पाहिजे. बाहेरचे पण आपण बाहेर घेतले तर बाहेर काय एवढं असं भेटत नाही व्यवस्थित. नाही का कॉस्ट जास्त घेता आपण ओरिजनल हाय कणी ते समजत नाही ते खुलून थोडी ओपन करून थोडी दाखवता का याच्यामध्ये आहे ओरीज्नल कापूस नाही कां आता तुम्ही घरग बनवता हा नाही तुम्ही घरगु बनवता त्याच्यामुळे तुम्ही मला दा खऊ शकाल काय हे बघा हा मी तुम्हाला युज केलाय आणि त्याला चेन असते ना त्या उशांना आपण ते खोलुन
हो हो चेन हो हो बघू शकता मॅडम चेन असते त्याला म्हणजे तुम्ही डायरेक्टली ना थोडंफार म्हणजे बाजूलाच ठेवतो आम्ही म्हणजे कायी जर ओप ण करू नये तुम्ही शकता आणि तुम्हाला दाखवून देऊ ना तुम्हाला दाखवूनच करू मॅडम आम्ही. असं थोडे करणार आहे म्हणजे कस तुम्हाला पण ते व्यवस्थित वाट टल आणि सॉफ्ट पण वाटलं आणि तुमच्या मुलांसाठी वापरताय मुलीसाठी लहान मुलगी आहे ना तुमची. तुम्ही त्यांच्या सा करू शकताय तेे. असं छान वाटेल
हम्म आणि असं शो साठी पण आपल्याला बेडवर ठेवायला पण छान वाट तेग असं आणि त्यांचे आणि सपोज. त्याच्यावरती नावं पण त्या त्याच्या मुलांचे टाकायचे असतील तर मग ते टाकू शकतो का आपण? का नाही समजा आ माझ्या मुलीचं नाव त्याच्यावर हो का तुम्ही स्वतः करता का ते वर्क... एम्ब्रॉडरी व का करून आणाव लागत स्वत स्वतः करत का ओके ओके ह ह चालेल ना मग माझ. मुलांचे मुली आणि मुलाच एका उशीवर असव टाकुन म्हणजे असं त्याची उषा अ म्हणजे घेऊन टाकता नाही तर भांडण होत नाही का. माझी येची असं असं होऊन जाते. म्हण तस कल मी सांगल तुम्हाला आणि कुणाला जर कुणाची ऑर्डर पण असली ना मी तुमचे फोटो पण स्टेटसला ठेवल आणि कोणाची ऑर्डर असते ना ती तुम्हाला सांगेल म नक्की.
हो चालेल ना नक्की सांगा तुम्ही मला ज स पाहिजे असलं जस मी करून देयीन. मा लाल असं तुम्ही फोटोज इमेजे वगरे पाठ
हो मी फोटोज वगैरे गुगलला सर्च करते आणि, हो. तोरणचं पण फोटो वगैरे पाठवते अशी जरा प्रोफेशनल स्टँडर्ड आता आहे ना तसे बघू मंग. असं. आणि दिवाळीचे पण काही लागलं. माळी वगैरे पण बनवता का दिवाळीच्या.. नाही ना फुलांच्या माळे असं झेंडूच्या.. फुलांच्या माळी... वगैरे ते पण येतं का?
ते तुम्हाला जसे पाहिजे तसे...
मुलांचेच का हा हा हां.... ते पण वॉशेबल ना.... हा हा मग चांगल आहे ना... ते दिवाळीसाठीठी पण आपण घेऊ शकतो आणि आपण सेलिंग पण करू शकतो. सेलिंग पण करता येईल म कारण त्यावेळी जास्त डिमांड असते त्या माळीना वैगरे हो चालेल म आणखी लागलं तर सांग. मी तुमला आणि तुम्हाला मेसेज टाकते. किंवा मग कॉल करते हा चालेल ना ठीक आहे थँक्यू हा माहिती दिल्याबद्दल थँक्यू...